हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा, काय करालायसा?
काय नाही, ब
म्हणजे, काय नाही, झोपलंय, आता मुल झोपलं.
हा हा.
पडलोय आता, जेवलासा का नाही?
नाही अजून, कुठं बाहेर गेलेत, अजून आल नाहीत. अरे बापरे! पावसात होय, नाही ते मतदानाचं हे द्यायला गेलतीत ओ, तो फॉर्म भरायचा
हा
ते जवाहरनगरला हाय, आमचं मतदान.
हा.
मग ते फ नवीन, मतदान असणाऱांच काय फॉर्म भरायचंय.
होय, फॉर्म भरायचं आहेत की, होय.
तुम्ही भरला?
माझं अजून मतदानचं नाही.
नाही? माझं पण नाही, त्यांच दोघांच आहे.
माझं नाही अजून, केलंच नाही.
होय? जेवला वाटतं?
जेवूनच बसलोय. पडलोय जरा, आता काय करायचं म्हटलं, फोन लावत तर झुपूया जरा. हम्, तुमचं पूर्ण झाल नाही?
काय ते?
ते टा, हेच फोनचं?
नाही लागणा, बंदच आहे नव.
चालू झालं नाही अजून?
नाही, ते तीस कॉल दाख कॉल लावल्यात, अजून दोन तीन काय किती तेवढच कॉल झाल्यात.
हा.
आणि तीस दाखवल्यात, परत काय ते ग्रुपवरर मेसेज केला, तरी काय नाही, होईनाच ते.
हां, रिप्लाय दिली नाहीत तिनी?
रिप्लाय दिल्यात की, ती ते पोरसिंग पाटवा. हे करा म्हणत्यात, पाठवलं तरी अजून चालू झालं नाही.
हा हा हा, म
आणि कायरालाय म, नाही आलीत की शनिवार आज
काय बाहेर खेळल्यात?
होय, बारा वाजता आल्यात.
आ हा.
तुमची काय कराल्यात?
आमची आहे नव अभ्यास करत बसल्या, एक झोपलय, एक काय लिहित बसल्या ती.
हम्म!
गेलती की.
म, कामावर गेल्यात की.
लवकरच जात्यात वाढतं सकाळी?
होय एक एकदा सातला जातात एकदा आठला जातात
होय डबा घेऊन जातात की
येवढ्या लवकर आवरतोय स्वयंपाक
त्येनी उठून स्वयंपाक करून डबा घेऊन जातात मी बाकी सगळे राहिलेल आवरतोय
हा तुम्हाला काही लवकर उठायच
नाही बाई पोरांच्यातन मला दिवसभर बी झोप नाही संध्याकाळचं बी लवकर झोपत नाहीत दहा अकरा वाजता झोपाय त्यासनी एकंद वेळेस बारा बी वाजते झोपायला पोरासणी
हम्म
दुपारच ह्यो झोप काढून उठतोय आणि दुसऱ्यासनी झोपू देत नाही मग
हो ते झोपल्यावर
मग काय करायचं तसं करतोय नाही म तो झोपला की ही एकटी बसत्या ना हे खेळत म ही कुठ तर बाहेर जात्या मग हिच्याकडे लक्ष आणि ठेवाय लागतय ति झोपत नाही दिवसभर
बराय पोर झोपलीत की मग लागतय नाही तरी मग उठवत येतात
म एक झोपतं एकाकड लक्ष द्याय पाहिजे मग कुठलं झोपतासा
ह
मग...
काय ते
सगळं आवरलं वाढत काम
घरातलं आवरलंय थोडी भांडी हाईत आता जेवलेली आता नंतर पाच वाजता पाऊस आहे काय
नाहीआज आभाळ आलय
होय आमच्याकडे बी आभाळच आलय हा मघ
काय नाही निवांत
हम्म ताई कटी गेल गेलतासा हा
होय दि
हा हा
हा हा तुमच्या बरोबर येतात होय त्या
होय एकदा येतात किंवा पुढे येतात
हा
लांब आहे का जवळ आहे शाळा
हाय की थोड लांब हाय एक किलो मीटर होतय किलो दिड किलो
हा, ह
ते गाड्या तेन नेत असत्यात दुकानात जायाचे.
होय, लय अवघड, अवघड येतय वर रोडलाच न्यायचं ना? आमची पण शाळा रोडलाच हाय, ते ना सारख्या गाड्या असत्यात मेन रोडलाच हाय.
होय तुला काय सोडायला नाही जायला लागत.
सोडाय जायाय लागतय, आनाय जायय लागतय.
हम.
हॅलो.
हा, आणि काय चाललंय मग?
काय नाही झोपलोय.
हम्म, शेजारी हायेत वाटत घरात जवळ तर
का?
घर हायेत वाटत, भरपूर म्हणलं शेजारी.
व्हय, हाय की गल्ली हाय की.
हम्म, कुठं फिरायला तेन जाताय काय नाही?
फिरायला जातोय, आता पा गेलो नाही. पाजर तलावलाच तेवढं दोन -तीन वेळा गेलतो बाकी कुठे जायला नाही मी. इथं हुपरीत एक गार्डन हाय तिकडं तेवढं आणि पाजर तलावच बाहेर कुठं नाही मग. गेल्या वेळेस गेलतो गणपतपुळ्याला त्येच्यावरून नाय कुठ गेलो बाहेर.
मुलांच्यात लहान मुलांच फ्रॉक
होईतच नाही दिंच, रडतेच सारखी पोरं लांब कुठतर जायच म्हणलं तर.
मग काय आणि?
सगळी यांची उसाबर कराय पाहिजे तिकड जाऊन पण.
होय.
मग इथल्या इथ गेलेलं बरं पडतंय.
होय. एकेक दिवस.
होय, त्या बागेत नाही तर इरं पाजर तलावावर जायच.
हम्म, तिथं काय बाग वगैरे काय नसतील.
कुठं, पाझर तलाव ला?
तुमच्या इथं?
आमच्या इथं काय नायी.
खेडेगाव हाय काय?
होय, खेडेगावच हाय. खरं मोठ हाय, जास्त मोठ हाय.
हम्म.
नदी हाय. सांगावच्या आणि सुळकूटच्या मधी. हा कुण्णूर साईटनी. कागल साईडनं इतीया तिकडनं वरनं. उम्म्म, मग.
तसं आलेलं हाय.
ते कागल कडनच यीत्या.
हम्म.
मग.
जेवला वाटतं. जेवला का नाय अजून.
हं नायी अजून जेवायचय हाय.
का वेळ केला एकट्याच असताय वाटतं दिवसभर.
होय घरात एकटच हाय की कोण नसतंय कामावर गेलेत की.
हा सासरे पन जातात कामाला.
सासू सासरे मिस्टर सगळेच जात्यात.
एकट्या हायसा हम् त्यांच्यातन काय दिवस कसा जातो ते काय समजत नाही.
होय दिवस जातोय फास्ट खरं यांची भांडणं सोडवायलाच दिवस पाहिजे आक्का.
एकाला एक पाहिजे असतय तेच पायजेल असतं.
होय दोगास्नी बी एकच पाहिजे असतय.
होय भांडत्यात दोघं लय.
हा,
हम्म ती काय कुठं जात नासल खेळायला बाहेर तेन.
अ ती नाई जाईत.
पोरं नाहीत का जवळ.
पोरी हाईत. तर जरा पटत नै सारखं रडत तिथे मग असं केलं तसं केलं.
हम
होय तिजच सगळं सांगत बसत्या ती. मला मारली मला हे म्हटली मला ते म्हटली.
ह अ,
होय.
कुटं सारखं दंगा करायचा उगाच.
होय त्यांची आणि भांडणं सोडवा आणि त्यांचं एक आयांचं पटतय का नायी. आमच्या तर हायेत बघा या त्या गल्ली सुद्धा आम्ही दुसऱ्या. पोरांच्या भांडणात आई असते भांडायला. त्यानं मारला का, त्यानं त हे केला का हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा काय रेंजी नाही म्हटतय.
ऐकू ये ना काय.
होय.
हा हा, मग.
काय नाहीळ आहे का गीच
काय ते.
आता जेवायचं म्हणलं.
हम्म आले होय मिस्टर.
बर मग. तुमचं जेवून झालंवर मला मला मिस कॉल मारा की.
हा हा. दहा मनिट झालं
नाही अजून. आठ साडेआठ मिनिटं झाले आणि एक दोन मिनिट बोला.
हा. दहा मिनिटाशिवाय ते कॉल हे करत नाहीत ना.
होय. मग ते पिशव्यासनि पैसे किती घेतायसा?
ते शेकडावर असते. सत-ऐंशी रुपये शेकडा.
मग ते तिथ एवढ्या घेत्यात शिवून?
होत्या की आता दिवसभरात सुट्टी दिवशी होत थोड्या म्हणजे जर आणायला सोडायला जायचं असते सकाळी लवकर बसल की शंभर दीडशे होत्यात दिवसभर.
हा.
परवडत नाही खर काय करायचं घरी बसून
होय. परवडत नाही खरं.
ते मुलींना सोडायला आणायला जायच असतंय.
होय.
म्हणताना बाहेर कुठे जायचं नाही.
हा हा.
बाहेर गेलं की असते सोडा भरपूर पगार.
अ होय.
आमच्यात इथं पोरांच हाल
बाहेर काय जाण्यात काय अर्थ नाही कवा जाय आमचंच आवरुस्तरका घरातलं.
होय.
घरात बसूनच कायतर करायचं.
हा. किती वेळ झोपतोय मुलगा?
मुलगा झोपतोय एक तास दीड तास झोपतोय की.
दंगा असला की आणि लगेच उठतोय.
हम्म. म रात्रीच लवकर झोपत नसेल.
काय ते.
रात्री लवकर झोपत असल म्हणून आता
रात्रीच झोपतोय अकरा बारा वाजता.
होय एवढा वेळ. हा हा.
तुमचं जेवन झालंवर मला मीस कॉल मारा. हा ठेवू काय?
हा.